हॅलो हा येतोय माझा येतोय
हा य
येतोय ना नमस्कार हा तर आपण आज ना लहानपणी आपल्या बद्दल काय काय बोलू या लहानपणीच्या आठवणी असा विषय घेऊया ह ना कि लहानपणीच्या काय काय आठवणी आपल्याकडे आहेत आणि आत्ताचं लहानपण मुलाचं आणि आपलं कसं होतं तर मग लहानपणी म्हणजे अगदी लहान तर आपल्याला असे काही कम्प्युटर मोबाईल नव्हतेच तर त्याच्यामुळे खूप हा त्याच्यामुळे खूप जास्त आपण मजा केली अस म्हणता येइल आपल्या नाही का म्हणजे ग्राउंड वरचे खेळ म्हणा किंवा लपाछपी सारख के लपंडाव
लपंडा हा असे भरपूर खेळ आपण म्हणजे खेळलेत म्हणजे आ विषय काय झाला तुम्हाला सांगु काय की पहिला कस होत की लहान आपण म्हणजे जे मैदान ठेवते ते जास्त आपण खेळ आणि आताच्या मुलांच कस झाले जे मोबाईल जास्त खेळ गेम वगैरे ते जास्तने खेळ त्यामुळेळ त्यांच्या शरीराचं काय म्हणत ात ना कि नाही व्यायाम वगैरे होतच नाही आणि घरात बसून ना कुणाशी मैत्री होते व्यवस्थ तिथनच. संभाषण होते ना काय फक्त मोबाईल मोबाईल मोबाईल आणि टी व्ही एक ह. टी व्ही मोबाईल आता टी व्हि पण थोडं त्यां
कमी हा आणि तेवढ्या उन्हामध्ये सुद्धा ना आप आपल्याला घरातले खेळ पण माहिती होत. ते म्हणजे आम्ही अंपंलचम ते. पण म्हणत. चोअ उलट्यात टाकल्या की त्याचे तो डायस होन जायचा च तयार नाही का? नंतर हा नंतर ते काय म्हणतात साप शिडी. ती ती खेळायत. आम्ही खूप च म्हणजे घरातले पण खेळ होते.
हे होते हो आणि कॅरम कॅरम वगैरे पण जास्त म्हणजे जवळ सुट ती पडेल ना त त कॅरम असा म्हणजे जो पडलेला आडगळीमध्ये पडलेला कॅरम आम्ही काढायचो तो पुसायच त्याच्यावर थोडी पावडर टाकायची आपण जिथले ते जे असेल तर लावायचे नाही आपण चेहऱ्यावरची जी लावायचो ती टाकत हो आणि कॅरम खे
अ हो हो मज्जा वेगळीच होती आणि खाण्याचे पदार्थ सुद्धा म्हणजे पेरू मिळायचा चिंचा बोर नाही का? शाळेजवळच ते विकायला असायचे. म्हणजे तेव्हा काही एवढी मिठाई वगैरे नाही असं्
नव्हते का ते एक आपण जेव्हा शाळेत ना बाहेर येत होतो. तो एक बदाम एक असायचा म्हणजे ते एक लाल कलरचं ते बदाम हा बघितलंय ना हा मग म्हणजे ते पण मला असं वाटत की ते अ वरचा भाग खायचा आणि ते नंतर तो दगडाने फोडून त्याच त्यामधले ते बदाम असायचं न ते आम्हाला कधी म्हणजे लहानपणी आपल्याला बदाम म्हणजे आताच्या मुलांना बघा ना ड्राय फ्रूट सहज भेटतो म्हणजे हा सहज मिळत त्यांना मागितलं की भेट त्या अस बदाम म्हणजे ही खरंच सांगायचं तर ऑनेस्टली किती वस्तू म्हणजे आम्हाला माहित नव्हती किंवा खायची वस्तू आहे खरच आम्ही त्याच्यामधच बदाम म्हणणार हा.
कमी होते. आणि सगळेच सारखे होते. ते म्हणजे सगळेच. ची सामाजिक परिस्थिती आपन तो ना किंवा आपल्या तेव्हा लक्षातही असं गरीब श्रीमंत पण येत नव्हत. सगळे मित्र मैत्रिणी एकत्र असायचे हा तर त्याच्यामुळे मग ते आहे. आता ते वेगळंच झालंय मुलं. त्या नादाला लागलेत.
हा ह हा हा आता विषय काय झालाय तुम सांगू काय आता आई वडीललाच बोलतात अरे तिकडे जाऊ नकोस. तिकडे हे करू नको पहिला कसं होतं लहान मुलांनाच समयला शेजारी पण चांगले होते. म्हणजे क सगळं म्हणजे एक एक पहिलं बघितला ना तुम्ही? एके काळी कामाला जाण्यासाठी म्हणजे एक एक शेजऱ्यांकडे पण ठेवत होते.
खरंय ना खरंय हो हो माझ्या पण म्हणजे अगदी ना लहान मुलगा माझा झाला ना तेंव्हा पण माझ्या शेजारच्यांनीच सांभाळलं. आणि मी तेव्हा नोकरी करत होते त्यामुळे इतकं अ लहान मुलांना सगळ्यांना म्हणजे प्र प्रत्येकाच्या घरात ना जास्त अशा चपात्या बनवून ठेवलेल्या अस
हा म हा हं हं ह हो ते काय खायचं खायचं मग आता काय झालंय तुम्हाला आता काय झालंय माहितेय काय ट्रस्ट हा विषय कुठे तरी मला वाटतय गेलाय हा विश्वास नाही राह्यला की ह्या घरात अ पण मुला वगैरे पाठवले की बाबा ट्रस्ट एक पाच मिनट मनामध्ये हे येतय की नाय बाबा पाठवायला पाहिजे की नको?
हो आणि अगं आजी आजोबांकडे आम्ही जायचो ना तर आम्ही अं अंगणामध्ये खाट टाकून झोपायचो. म्हणजे काही भीतीच नाही वाटाय ची इतकं गार छान वाटायचं ते आता
खाटावर झोप झोपणं तर सो घरात ना बाहेर पण निघणात धड
नाही ना नाही ना आणि ते जे हो हो हो हो.
ते की म्हणजे आत आताची जी म्हणजे पिढीय हाय ना ते म्हणजे मिस करायला लागलेय. म्हणजे आमचं जे जीवन होतं तना
हो आणि कमी भांडवलात सगळं होत ना ग म्हणजे लपाछपी खेळण म्हणा कबड्डी खेळणं, कॅरम तो कॅरम वर्षानुवर्ष तसाच राहायचा नाही का म्हणजे परत परत खर्च पण नाही कराय
नाही नाही नाही आता लगेच खर्च आता लगेच पाच हजारची आम्हाला गाडी पाहिजे नाही मला हे पाहिजे सायकल पाहिजे दहा हजारची
लगेच लगेच हूं मग गेअरची सायकल गेअरची सायकल
आठ दिवस रडायचं त्यानंतर मग सुरुवात करायचय असं होत.
जरासं गावभर फिरवायचे काठीनी आणि ते तो पण खेळ होऊन जायचा.
ठी सायकल भेटायची म्हणजे हा ती पण मीस करा लागल्यात मला वाटत आताच्या मुलाना कारण सहज भेटते ना सायकल तेव्हा भेटत पण नव्हती सायकल एक दहा हा रे रेंट भेटत होती म्हणजे तिथं ते गॅरेज सॉरी सायकलचे वगैरे रिपेरिंग साठी अस तिथं दहा पंधरा मिनिटासाठी आपल्याला सायकल वगैरे
हो आणि त्याच्यात पण मित्रमैत्रिणी एकत्र यायचो आपण तू पाच मिनिट घे तू पाच मिनिटं घे असं करून खेळायचे म्हणजे त्या वेळेला खूपच आपल्याला आपुलकी पण होती.
आपुलकी पण होती आणि विश्वास होता ना एकमेकांवर माहिती
कपडे फक्त सणासुदीलाच नवीन मिळायचे त्याच्यामुळे सण आला की नवीन कपडे घ्यायचे अस आणि ती मजाच असायची ना म हो ना.
म्हणजे ती एक्साइटमेंट आता कुठंतरी हरवत
हारवत चालली कारण आपण कधी काही घेतोय ना सण आला तर आपल्याला मिठाई मिळायची. गोड मिळायचं करंजा चकल्या सगळ ते सणाच्या वेळेला मिळायच. त्यावेळी त्याचे अप्रू कोता.
हा म्हणजे असं वाटायचं ना की वर्षात नाही एकदाच येते ना खाऊ दे ना असं होत. पण आता समोर जरी आलं ना तरी असं वाटतं की काय आता नको वाटते म्हणजे ते भेटते अव्लेबल व्यायला लागले. गोष्टी लगेच लगेच असं व्हाय लागले.
ला असयची त्या वेळेला पाटीवर लिहायचं आणि त्या आमच्या बाई सांगायच्या की दहा वेळेला लिहा. च्या वर ते पाढे आणि ते एकदा लिहिलं की परत पुसायचा परत लिहायचा. इतका मला म्हणजे, इतका विश्वास असाय चा शिक्षकांवरसुद्धा की त्यांनी जेवढ्या वेळेला सांगित लं तेवढ्या वेळेला लिहायचं. मग ती पाटी एकदम स्वच्छ ठेवाय ची. पेन्सिल स्वच्छ ठेवायची, नाही का? तर, इतक्या मजा असाय हम्म. दप्तर घेऊन जायचं, रंगीबेरंगी दप्तर असाय चेत आणि ते घेऊन जायचं. पेटी असायची आम्हाला पूर्वी
हा हा ते आमच्या वेळेस तर ना, ते असं दोन बटनांच्या दप्तर नसतात का ते? ती अशी दोन बटणं घालायची किंवा त्याला एक लॉक एक किल्ली असा यची प्लॅस्टिकची. ती किल्ली आहे ना, ती अशी फिरवायची आणि मग ती लॉक उघडणार. त्यांना कुठ आ त्यावेळेला काय वाटायचं, की आपलं आपलं सेफ रहातंय. पण का नई म धनं एवढा गॅप असायचा ना की का नाही अगं तिथनच सहज कायपण घेता येत होतं. कुणाला? पण आपण फक्त नावाला ते हं
हो ना, हो ना. आणि कोणाला नसेल आपल्याकड चं पेन्सिल द्यायची. आपल्याकडे डबल पेन्सिल असेल तर. असं किती छोट्या छोट् ट्या गोष्टी असायचो, पण आपण शेअर करायचो नाही का ते.
होय. आणि पूर्वी कसं शाळेमध्ये वगैरे पण
चे. हो.
पूर्वी शाळेमध्ये वगैरे आपल्याला जेवण वगैरे पण भेटत हुतं. काही काही मुली म्हणजे घेत होत्या. पण आता काही नाही. आता असं झालंय ना, की मुलांच की हा बाबा की आता हा डबा आणलाय ना, आता फोटो लगेच टाकतात.
हो आणि आता कस बाहेरच खायला मुलांना जास्त आवडतं आपल्या वेळेला ते घरातलंच सगळं बनवून द्यायची आई म्हणा किंवा कोणी पण म्हणा हे की नाही सगळं अगदी रात्रीचा भात परतून पण आणायचे काही जण डब्यामध्ये हो तर अशे वेगवेगळ्या आठवणी आहेत ना त्या बालपणीच्या तर त्या खूपच सुखद आहेत नाही
सुखद आहेत होय होय होय मला वाटते आताच्या पेक्षा आपल्या ज्या आठवणी होत्या ना त्या म्हणजे असं ऍडजेस्टमेंट करायला लागायचं पण त्याच सगळ्यात मला वाटतं चांगल्या होत्या म्हणजे सुखद होत्या म्हणजे वस्तू मिळायला वेळ लागत होता पण ते एक प्रकारच बरोबर पण होत तर कारण वस्तूची किंमत कळायला पण पाहिजे ना मुलांना
हो ना हो ना आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असायच्या लाकडी खेळणी असायची त्यावेेळेला खेळभंडे असायचे
अहो लाकडी खेळणीपेक्षा मुलं स्वतः तयार करत होतीत खेळणी
हो खेळणी तयार करायची मुलं बरोबर ना हो त्याच्यातून हस्तकला शिकायचो आपण नाही का असं हम्
किंवा ओ ती ताया तून मगाशी लागते पळवणे
हो सुट्टीमध्ये मुलींना एम्ब्रॉयडरी शिकवण काहीतरी लोकरीच्या वस्तू बनवणं असं खूप छान छान काय काय आपण एकमेकींना किती शिकवायचो पण आता तेव्हा काय क्लासेस वगैरे नाही एकीला आलं तर दुसरीला शिकवायच तिने असं होतं ना हो हो तर ते रम्य ते बालपण म्हणतो ना लहानपण देगा देेवा तसच होत ते खरं हो ना हो ना हो छान चर्चा झाली आप पणाबद्दल आणि सगळ्यांनी ला लहान होन कुठेतरी मूल लपलेलंच असत नाही का आपल्यामध्ये त्या मु हां
छान झाली चर्चा वगैरे बोलून पण मला छान वाटलं ऐकून वगैरे ओके ओके चालेल हा हा ओके हां बाय